हम्म हता आला का
हा असा बरला आवाज
तेच म्हणलं त्याला लगे तास् पूर्ण सांगितलं मल लगी एक दोन फेल गेली ना आपली कॉल
बाकी दिले काय कम्प्लेट मग
नाही एकच कॉल कम्प्लीट झाला तशी
अचछा
अज कदी चार पाच जना लावाश येतम अज
काय चालू आहे
काही नाही बसल आहे आता ते शास्रची पोरीला आणलो मी सहेपा कराला
म साहे पगला कोण नाही काय
ताका बीमारी ही गेली हम्
सगरल न काय
हा हो नरालाज
अरे देव्हा काय बला नेमकं
कायय काकाळनी
हम्
काही काळांनी म्हणलं
थंडी त आप आहे का काय आहे तर रक् तपासून घ्या
नाही नाही संडेदात नाही
मग
येच टेनशन दुसरं काही मबलच्या हम
हम्त टनशन गाई येडीपणा कर निल दिशन
सुग्रवालत का गोळ्यासध घेतले तुम्ही काल आह
हा सल लईन लनलीजकाल
हा
चल तगोड्याव शगध
हम् कत्र एवढं खल क ते एवढंलं
काही गोष्टी टेन्शन घ्या काही
ह
तर त गेली वस्तू काय परत व णार रे काही केली आपण तशी पोलीस क आता लागला शोत ट्रिबटन
अरे ते कुढे शक्यत नाही भेटतच होते
आता ज करण गावातल्या पोरला सांगून त्यांना ते पोललीस वाला भी म्हनी न घन लाख लाख कशी आरली बी नाही आमच्याकडेण तक्रारी येली बी तशीही त्या ड्रायवररन फोन केला तज ना तनला
मागाच्या मोग कही सापडत नाही.
हो ना चेतनला फ केलतात ना. त बोल मनीभऊ मी जात. असतात तुम्ही मा आतात काही भारून तांदूळ द्या गहू द्या. काही त्या मा हातात भारून मी नाही गेल म्हण तुमसमोर हो पण तुम्ही मा पाहुणेऱ्या वेस सांगितलं पाहणे या्यावेळी मला फोन करवाल म्हणे.
हां.
म्हटलं तू गेल नाही मग तुला काल लाग काय र म्हटलं मग हम्म ंदवला गम मिडून गावातून तशी पाहणे आहे ना. त्या रोहिनला राात्री तकड यले गळ
हा
त कडलाय तो इडलले नाते आहे कि तशी ते प लावला तुम्ही या एफआरला सांगून तिकडं मग त्यां न त कोणत्या आहेत. त्याच्या गाहून त्याला फोन केले तसे चुलत भावा आहे ना. कोणी केलं असे फोन विन ते आपली माणसं म्ह त्यांच्या पण काय आलं घेतलं. आपलं नाव खाली गार करूला असं बोलले असं ना त्याला तिकडं ण तो चेतन लफ म्हणतो म्हण तुम्ही मारतात काही बी भारवून दिल म्हणे. तांदूळगाव काही भ जवे नि हम मला म्हणजे मी घ्यायलाच नाही तर मला काहीच होणार नाही म्ह हां असं बोलल त. हम्म म्हणलंग त नाही गल पण मग त तो बायन गेला असन म्हणल मग कळन म्हणल जाऊन दे म्हणल मग
अच्छा फक दिच्या
हा
अ मोबाईल झा काय झा
ह
म मोबाईल गाेून कस काय फडात मोबाईल
काय म्हणलं.
स म्हट मी विचार करून जाईल कस का मोबाईल देईन गाडी पड कस का हम्म.
आता तुम्ही कड न दोघ हजार नव्हते बाई मध मोबाईल शेकताना तुम्हाला ष मल जास्त संग्रह
हा बई कायच मोबाईल फे मी जागेच होत. दुबईर मग लक्ष समजा मी झपे तुघ
मम्हाला मुक्तसना
तेचट
गाडी्यातून मोबाईल जाऊ शकत नाही.
नाही मोबाईल फेकला असत वाजव ना सग
वाजलं बी असतं ना तुम्हाला कळलं बी असतं ना.
मगं अस काही हे.
बाई का लागच जागेवर बसून थोडी फ्याकणार होती.
तेल सांडल. जाऊदे नवाच घेऊन टाकणार पण काय
आत काय?
ते मग कामच कर. चालन का सध्या मग, हम.
मायजून काय रोजच हाजरीन ते लागतंन.
हजरी लागल समजा ती महिन्याला राहीन ती कॅप्चर करायचं ती र होऊ शकत समजा.
बाकी नाही वात
म, दुसर काही काम नाही. दुसरं नाही का काम म.
घेऊन टाकलं
हम्म.
तुमचा आवाज स्पीड मध्ये कस काय झाला एवढा.
आ.
स्पीड झाला, म्हणजे स्पीड.
स्पीड झाला, कस काय रे?
तुम्ही जे बोल वयला लागेलं की एकदम स्पीडमध्ये मला.
म असो असो. म्हणा
आता झाला नॉर्मल.
म असा
जा होते का तुम्ही आज.
आं.
तुम्ही जाणार होते का आज. कुणी गेला त्यावेळेस
नई.
नाही हा दोन पोरगे काय?
हम्म.
कु कुठ सोड
इर ऊन घाट्यावरून. दहाच्या, दहाच्या गाडीने गेली औरंगाबादल
आणि मामाच हिज लोकेशन कसं काय?
काहीच नाही सांगितलं बघ तू पोहोचली एवढं बोलली आणि ठेवून दिला.
बापरे, एका शब्दला एका शब्दला
हा ना, मग मी बी विचारलं म्हणल कावा बसली आता पाच मिनटं झाली. बस नंतर मग म्हणे अकाशी तब्येत कसं काय एवढं विचारलंंतलं मग त्याच्यानंतर काही हम आजूबी कुठं केला म फैसाल व ोसलं म्हणून सांगितलं. पण केलं ना आता साडेसात हजारच्या बाळ्या नेल्या करून अर्ध ग्रॅमचे
हा. आतानी घेतलं फरपोट झालं मग म का झालं म वॉट्सअप का वाटपते का? हा.
काय म्हणलं?
हा हॅलो
हॅलो. आवाज ये निंद तुमचं बरोबर आद र सईकवाले ना
तुम्ही रेंज मध्ये नाही तुमचा आवाजच आहे मला ब्लर हुरायला आवाज आवाज ब्लर होते आवाज हॅलो. रेंज मध या रेंज मध
चालवी आज बाकी ना
बंद करून चालू
आवाज गोता येउ राव तुमचा
ी पकडला र बार तरीबी हम्म बाहेर आलं की तरी बी फोरजी पकडंत ना हा कॉल काला कॉल कर मग वीस सेंकद